हा बोला कि.
काय झालं आज?
काय करू? चालय कामं चालय. तो वॅक्स मधला एक पेशंट येणार हाय. तेज हे करत बसलोय.
हे म्हणजे काय? हॅलो
हां बोला की,
मग कोण द्यायलय वॅक्स बाथ
द्यायचाय ते मशीन चालू करायचाय ते खराब झालय त्याचं सगळं पाणी गेलं होत. त्याच्यान
हम्म
हा मला केक घेऊन ये दे मामा मं हे करायचा आहेत मामा घेऊन यायलागलेत आता
होय का म कोण देतय तू का दुसरा स्टॉफ देत
कोण पण देतय सगळं
होय का ठीक हाय ठीक का
हं आं.
टास्क आला काय म्हणला?
नाय रिफ्रेश केल होत दोन तीन वेळा अजून परत
अ ह अ ह मंग
मग आणि काय?
काय ते मोंजुलिकाला जर
म तुमचं काय चालंय?
मारून चालल्या मला ते
हूं त्यांना पुुसा मामा अन म त्यात ठेवा.
आणि काय
आणि काय म, काय म्हणला
मग ही
कुछ भी नही ओ सगळच पूसायला सांगा म हं व्हय आम्ही देणार हाय आम्हाला लाग बिल का काय होणार हाय तो म खाली कॉईल आहेत त्याज्या असुदे की जरा कॉईल नरम असते तेे काय करून देत नाय.
हा भांडू नका सा गं भांडू नका सा
आवं
भांडू नका सा
बघा की, तर करंट वगैरे लागला तर आम्हाला हे
होय जपून कर हातात काटी घेऊन कर
हम्म काय नाय होत, आता कुठं ठेव काय? वरती मामा
हातात काटी घ्या आणि कर तसंच नको लावू स्विच चालू करून.
ते नय ते जाऊदेत एक नजर
नाय आता ला का हसालास
मला बी का बई तेच की विचाराला लागलेत म्हणून थोडच घाला
आणि काय?
अबे मला नको बा गुळाची ढेप काय नई काय ओ मामा घिऊन जावा की तुमाला म नको मला, म आमच्यात काय नई व्हय. नको आमाला ओ बास सोडा. ओ बास सोडा बास की.
और क्या.
हा बोला की बगा की हे.
फिरायला कधी नाही.
फिरायला जाऊया की कधी सुट्टी असत्या तुमाला त्या वेळी जाऊया की.
मला शुक्रवारी असत्या आणि तुमांन्ना
आम्हाला महिन्यातन दोन कधी घेईल तेव्हा असंच असतंय.
हो का बर बरं ठीक आहे मग कधी पण घ्या ना तुमची महिन्यातल्या सु संपल्या पण. हॅलो! हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हम् हम्.